मला हा मध्ये न नेटरम झाला असेल म्हटलं का.
कालच ग मी लावल हो. ताना एक ऐकाला तर ते काल तसच होत होतं. हा तसं होतं एक एक वेळेचा तर माझं ल की परत लावून बघ.
कागते की.
ह आता नाही तो पणग परत मला कसं होणार फोनच आवड होतय का. कि दोघं गेलेच आता खाली. हा मता भांड्या घास घसत तुझ्याशी पूर्णच होत.
हम्.
अजून.
अजून काही नाही ग चालेल पावबाजी करायचे तर तेच तयारी कररावी लागली.
श ठरलं का तेच.
हा मग हेना विचारलो म्हटलं काय करू तर म्हण म्हट पाऊस देण्याच आहे काय करण नही महिन्याच म्हटले घरात आपलं पराठ वगैरे करून.
हम् आता परत बाहेर तिकडे तच काय मिळेल आता जेवणा.
हा मग जेवणाच हा लोक. आणि त्यांना मैद्याचं ऍक्च्युली नकोच होते की म्हणतात नकोच. चछा आता आम्ही मिसळ वगैे केली पण नाही ब हे आात ब्रेडन. सरळ घरी चपाती बनवतो त्याच्या सोबतच बागकीच्या आमदी घराचेन वगैरे. तर त्याच्यासोबर तपास.
आता तिकडे गेल्यावर कसं खायचं हचं.
आता तिचा गेणार मेच लावणार आहेत ते तीन टाइम माझे नाश्ता आणि दोन टाइम जेवण असं सगळं देतात तुम्ही.
होय का.
इंडिय इंडियन मे लोकांच मेस आहे म्हटले म्हणजे इंडियन फूडच मिळते तितके म्हटले.
अ ह नाही मग चांगलं होऊन जायल.
हा मग त्यांचे मित्र आहेत ना मग त्यांचे त विचारलं तर आहे म्हणजे जेवळ वेर पण असतात म्हण कट करून दिले.
हम् म का.
हा मग तिथ सध्या हाय व्यव असित म्हणले. हा ते एवढंच की घरच्या सारखं टेस्ट नसणार आहे छोट फरक राहिला.
ते तररी आपलं गाव सोडलं तर होते बाहेरच्या दिस तर खूप रामात त्याथ इथं गेलं तर प्रत्येक ठिकाणचं वेगळं. तेवढं होणारच येतं ते एक दोन वर्ष तर काडस
सवय आहेय का प्रत्येक आता थोड इ तर राहिल्यामुळे मी सोत राल्यामुळेर सवय खातते की घंज जेवनते. त्यांना तस बाहेरच जास्त त्यानी काय म्हणजे स्कूलला पण पहिला मला वा फर्स्ट. बाहेरच होते मला वा द मी बारावीपर्यंत इथे होते गावी मम्मी अप्पाच्या जवळ. परत झाल्यावर परत इंजिनअरंग कॉलेज न वगैरे सगळ बाहेर असेल. तिथ जॉबला बाहेरच मा अस बाहेरच येत मा्या साई गरचं जेवण त्याना माहि बाहेर मेच आणि हे अस.
ते तेसं नतय. एकाला घरचं खर जेवण रलेलंस से सतर
तर मला क ते म्हणून चाल ते म्हण मला मा बाहेर ओळखु बार झालंला. म्हणून मला बाहेर जाऊया म्हण नको का झा क करत.
हम्म त्यारी सवय झाली ना खाऊ वाटत नाही ना बाहेरच.
म्हणजे बाहेर खूप खाल्लंय म्हणेण खाऊा त्यात बघ. बरबची सु आ पण बाहेर जावं लागते ना आणि पण बाहेरच खायचव.
होम. जोपर्यंत आहे तोपर्यंत खाऊ घाला तर
मग तेच चालंल मग काय तर त्यांच त्यांना विचारूनच करते काय करू त्यांच काय नसे काय पण कर हेच. उत्तर असते कुठल्याकडून तर दिवस चांगणार नाही. कि हा हे खर रे मला हे खा अजिबला नाही सांगत.
ते बरं आहेत.
म्हणतात मला असं कधी म्हणजे लहानपणा बसं कसं हे आणि मोठे बाकीचे लहान दोन भाऊ मग त्यांचीच फरमाईश परून व्हायची ना मग कधी ह्यांचं असं आवडीच हा हे पाहिजे के नाही मग कधी झालेलं. त्यामुळेरी म्हण मला कधी असं हे वाटलंच नाही म्हण आता तरी बोलत नाही पण जाणव देणार. कारण त्यानी बाहेरच आहे वडंपासून जास्त बाहेरच आहे. मग त्या मा असं घरचं काहीतरी पाहिेलं आणि खऊ वाटाले सांगून कुणाला हे माहितच नाही त्याना मग म्हणून मी विचारलं ना काही पण कर तुला जे आवडेल ते कर म्हणतात त्यांनी मग त्याच्या आवडीनवडीी मला जर थोडंफार माहित आहे. मग मी हे करू का ते करू का होता म त्यांना म्हणते त्यांच्या आवडी स्वीिकारत्या करत्या मग आपण नाही घाला तर कोण घालात मग त्यांना
हम्म माझं पण तस झालंय सकाळचं वरण आहे. हच काय घरायचा प्रश्न अ बघु.
ह हम.
भाकरी ते झालं सगळं. तेवढं नाहीलता बघायचं कायत कराव म्हणालं.
हम्की कायते
ते काल काही काय पनीर केेलं होत पनीर गुरुजी आणि
पनीर पण बघ मोस्टली पाहायचं आणण्यापे घरी बनवतच जरा बाहेरचं भेश एवढं. त्यापेक्षा घरी छ आणूनणी घरी बनवलेला कधीपात सांावी
तेवढा हा तर ते
म्हणून खायला जाणार प्रोटीनळळ आणि आपलं खाऊन काय कर त्यापेक्षा दूध सरळ आणायच जादा एक लिटर दूध एक्स्ट्रा आणा.
ते तर हाय आता ब मजा.
दोनच ये. काय आवड पण नाही ग पढर बनवायला असं काही एकदा एकदा करून बघितलं ना मग एवड म अवघडणी सत लगेच
हम्म.
रात्री करून ठेवून दुसऱ्या दिवशी फ्रेश पानीर खायला मिळतं.
सकाळच भाजी काय वरण जास्तच केलं होत करताना आपले भात लावायचं भाजीला सुक्या वतरी करायला घयच्या. हा आ ते बघूयात.
निम्म्या लेडीजाना तोच प्रश्न असतोय रोज कारण की तर भाजी काय करायची
हम्म रोज तेच काय करायचा प्रश्न पडतोय की एक टाईमच होत आलं हा खेळायला गेला म्हल्यावर साडेसातला आलं की भूक लागते त्याला आ त्या भूक
हम्म
हम्म मग ते करून ठेवलं की कसं पटकन जेवून रिकामं होतं
मग परत खाली न्यायला परत काय वाटत नाही अजून अजून जायचं बाई साडे आठ वाजता काय विचारू नकोस ते ड्युटीच आहे मला कामगार असल्यासारखं साडे आठला जायचं बघ साडे दहाला घरी यायचं
सगळ्या बाहेरच आहे मग एक खाली जाऊन येऊन परत सगळं घरात बघायच म्हटलं की लय ताप होतोय
म्हणून तर आता स्वयंपाक करायचा
त्यापेक्षा आजीला ठेऊन घेईल आजी फिरायला घेऊन जाईल रोज
आजीेला बोलवून घे म्हणलं त्यापेक्षा इथ राहायलाच या म्हणावं नातवाला फिरायला न्या तुमच पण फिरणं होईल
सकाळी फोन केलता की या म्हणून काल म्हणलं नाही मी तुला यं कुठल्या येत्याती नाही आता येत नाही पुढच्या आठवड्यात येतोय
हम्म
आत्याला म्हणावं तोपर्यंत आम्ही आम्ही आठ-दहा दिवसान आम्हीच येतोय म्हणावं तिकडं
हम्म तेच तर असतयं ओ येऊ वाटत नाही त्यांना बाई आपल्याकड लक्ष द्यायचं नाही एकदा सांगायचं आल्या ठीक आता शेवटी आपलं आपल्या तर काही चुकत नाही बघ
हम्म हम्म
आपलं आपल्या ते सांभाळाय लागणार आहे
हम्म
तुझे लक्ष आहे का मोबाईलमध्ये
आहे आहे तर किती झाल्यात बघ सहा सात मिनिटं झाल्यात बघ
हो लक्ष मी पण आता भांडी घसाल्यास ना लक्ष तने बोललं एक तर मोबाईल
समोरच आहे मोबाईल
अ ते सारखं लाईट ऑफ होतं ना गं त्याच्याने लक्षात येत नाही
नाही त्याचा ब्राईटनेस ते टाईमिग टाइमर वाढवायला लागतंय गं मी वाढवून ठेवलाय ना म्हणून ते माझ्यात चालू राहतय मग अर्धा तासापर्यंत केल्या मी त्यानी
होय ह याच ग्रुपमध्ये नाही कुठं त्या ते माझं कुठे आहे ते करत बसु जाऊदे मी आज एकाला फोन केलता काय ग्रुपवरचच कि काल ऍड केलेला नंबर असते ना ते नवीन ऍड केले म्हटल्यावर शंभर टक्के त्यांना तेच टास्क आलाय ना आता म्हणून त्यांना फोन केला मगाशी एक लेडीज होती
मग
आता मी कामात म्हणे नंतर बघू बरं म्हटलं बाई जा मग नंतरन माझ्या चुलत नंदेन केला त्याच्याशी जरा बोलले मग बग काही नाही तिच्याशीच जरास बोले ती पण सोपायला लागलेली शहाले ऑफिस मध्ये पुरं तिच. हा ती शिकवायला जाते हेलाय ना काय म्हणत्यात. कम्प्युटर सेटर आहे तुला म्हटलं वय.
हम् हम् हम्.
झोपल यालती तिला चालली असती दुपारी. ती झोपायला लागली झोपायला करायली म्हणून ठेवले बघ.
होय ना. चफट च्पट कंप्लीिट करायला पाहिजे टास्क.
हो आता आपल्याला पण रिकाम होते. त्याच्या धरण दास हाईसा.
सां त पण मला टाइम देऊन करायला पाहिजे फोन ऑफ फ्रेंड कन्से्ट कराला पाहिजे.
हो मला सांग इथं ते पेमेंटस आहे का नाही. ते युपी आय आणि ते ते कसं करायचं असते त्याचं.
युपीआय जर त्याला सिलेक्ट ऑप्शन सिलेक्ट तर टस्क कम्प जे्हा पेमेंट होणार असतं. ते कने त्यावेळेला ऑप्शन सिलेक्ट होतंय बघ म्हणजे ऑप्शन येते बँक बँक. अकाउंट हा बँक अकाउंट किंवा युपीआय म्हणून. म्हणजे मग तेव्हा तुला सु बँक बँक डिटेल्स देणार असे तर मग ते ऑप्शन सिलेक्ट करायचं. नाही तर मग युपीआय करायचं असल तरं यूपीआय सिलेक्ट करायचं.
म म्हणजे तेव्हाच येतेय का आता येत नाही.
होय होय आता येत नाही त्या वेळेलाच येतंय.
त्याच नोटिफिकेशन येते का तुला.
नाही सगळ्यांचा अ ब येते ना पेमेंट जमा झाले वगैरे आपण चेक करत राहायचं ना. मग ते ऑप्नऑन होतात त्या वेळे तोपर्यंत ऑन होणार नाही तुलाग ते सिलेक्ट करता येत नाही आत्ता जर बघायला गेलीस तर.
हम हम.
काही टास्क थों थोडे टास्क केल्यानंत तुझे जेव्हा पेमेंट होईल ना त्यावेळेला ते ऑप्शन ऑन होतात. दोन्ही पण ग त्या आपला सिलेक्ट करायलायेते तो काही येत नाही सिलेक्ट करायला काय.
ओके हा हा म्हणजे ते सारखं बघत बसायला पाहिजे.
आ तू हे तर कम्प्लीट झाल्याशि तर काही येणार नाही लगेच.
नाही येणार नाही आता मध्ये माझ्या नंद्याचं कसं होतं माहिती का कॉल झाले ना. तर जमा व्हायला चालू झालतं पेमेंट लगेचच.
पण पहिला एक आधी तुं टास्क कुठ कमप्लीटले नाही आहे ना. तसा तुझा आधी ट्रान्झॅक्शन वगैरे केलेला अस हा पहिलाच टास्क आहे ना. हम. चालेल मी करते फोन तुला.